हॅलो हॅलो
हॅलो
हा येतोय काय आवाज आता? काय करतोयस? चांगल दिसतय. हम्म हं. काय म लिहून किती झालं?
फॉरमॅट पाठव.
फॉरमॅट हाय ब्रो ग्रुप वर पी डी एफ पी ओ एफ पाठवू का तोवर? तुला थांब पाठवतो. शोधायला टाईम लई वरती गेलाय तो
तो डी एमचाच विला.
काल काय करत होताच एवढा?
आह
रात्री एवढा काय करत होतास?
रात्री लवकर झोपलो.
नाही दोन वाजता शुभ राती आलाय आणि लवकर उठलो मी.
नाही रे रात्री हे झालं जाग आली ना
मला वाटलं लिहत बसला वाटतं? बहुतेक केलास कम्प्लीट. मला वाटलं काही लिहीत बसला की काय.
रात्री जाग आली तर बघितला कोणी जुबर आहे काय?
बघितलस तू हाय टाकलस मी टाकलं गुड नाईट.
मी सकाली लवकर उठलो सहा वाजता आलाराम वाजते नेट चालू करून ठेवला आणि झोपलो परत. मेसेज पडते काय बघते पाच पाच मिनिटांनी. नंतर अ आठ वाजले मग गेलो
हम्म येऊन सकाळी परत उठलो होतो सावकाश सहा साडे सहाला
सारखं चेक करायला वयताग यतयरे आपला हम्म
कशासाठी हे पण दोन दिवस द्या
मग काय डायरेक्ट समोवारी बोलवा.
हो हो
आता सुट्टी दिलीन मंग.
काय माहती का सुट्टी दिली. तशी पण सहा तारखेला सुट्टीच आहे आता दोन दिवस सुट्टी पाऊस बारीक बारीक होता.
मी सकाळी आंघोळ केली की झोपणार आता. ऊन पाऊस हम् हम् तिकड काय ऊन पाऊस वारा सुटलेला त्यात आणि पाऊस पडत होता गार गार हवा येत होती.
हम्म
वनमार्क हम्म आता परत गरमी व्हायला लागली
हम्म अर तू गायबस झाला हो. थोडा म्हणजे बारीक बारीक शितोडा होता.
हम्म
तर कायच ना.
हड पण तसं आता त्याच्याच अफवा लागतात इथ सर लागली ना मोठी मुठी मदर गारवतिव
हो मग काय बोलतोस
अ व्यतस्त आप म आकरा वा सर्व आठवून बसले बारा वाज येत मोबाईल ब र् लिहा समोर फ पुड्यात आहे
हा
आपल्या मोबाईल यला फोटो पण पेपर नोटबुक माती कुणाची येत ओके ओके. म् आता कुठे चाललीस? आ मी एक कंप्लीट केलं की स्टडी काल.
हम्म
त्याचे फक्त नर्स नोट्स आलेत. नोट्स आणि ते
हम्म हम्म
तर बघतोय दुसरं लिहायला घेऊ कि सेमिनर लिहू काय ते सुचत नाही
काय करणार आहेस?
नाही तर काय अस् उद्या नाही येणार मी. देअर खेडला जाणार आहे मी ट्रायला ब मॅडम मॅडमनां कॉल कधी नाय ते कॉल कधी करणार? सांगल मॅडम टेलऊन उद्या दे्या ला
काय देते सुट्ट- ते
देतील तर काय? नाही दिली ना तर बघू. उद्या येणारच नाही तसं.
तू येत नाही कुठे काय सुट्टी मागत नाहीस देतील.
तू बोलतील सुट्टीला जोडून बरी लगेच सुट्टी काढत मागतोईस आता एवढ्या दिवस सुट्ट्या भेटलल्यात चल बर.
हो मॅडम दोन दिवस सुट्टी दिली तर ना बरं होईल.
हो हारवलेल. स्कूल करून आता मग
होव हम्म हम
पाऊस पडायला सुरुवात होतेय. छत्री
आदी किती कॉल राहिलेत तुझे?
ते किती पाच झाले होते. आता काल परत आणि पाच रिटर्न एकूण दहा कॉल असतील तीस कॉल अशी बोलली ती तीस कॉल म्हणून हे पाच झाल्यावरती परत वाटतं पाच येतील काय माहिती
तीस म्हणजे दररोज पाच पाच होते येत आहेत.
दररोज ना आता ते पहिले पास कम्प्लीट केले ना त्याच्यानंतर आले पाच
पाच पाच येतात काय.
ह तेजसनी कॉल केलेला.
नाही.
तो काल गेलेला हॉस्पिटलला बोलला काय.
काय होईल होतं.
दात दाखवायला आत्ताच गेले हो आत्ताच गेली.
अच्छा दाताचे होय.
हा ती मॅडम ओरडली म्हणला.
दाढ सोड ना खराब झाली तू मेडिकल स्टुडन्ट पण तुला एवढं समजत नाही. इथे झाप झाप झापलय मला तिथ बोलतो बरं तिथं ज्युनियर होते बीएससी चे आपले
अरे बापरे
फक्त वेल्डिंग त्याच वाटायला लागलं. मला
रूट कॅनल करायला लागेल. रूट कॅनल केल्यावर होऊन जाईन क्लीन करून दिला नाहीत.
हम्म.
रूट कॅनल कर म्हणून डेंटल कॉलेजला नाहीतर प्रायव्हेट ला सोय होती इकडे तो म्हणतो इकडे नाही तिकडेच कोल्हापूरला बघणार.
ह्
हो
आता लवकर गेला नाही तर ठीक आहे परत खराब होईल मग
हो तेच असच रखडवीत राहिला तर मग काय
ह
डेंटल कॉलेजवरून आठवलं ते डेंटल कॉलेजला आपले आले होते
सेंटर
तर
डेंटल कॉलेजला
सेंटर सेंटर
काय असो हजार रुपये एक्स्ट्रा मागतायत
ये हजार रुपये देतो मी तळे फाट पाठवतील का हे किती पैसे भरायचे आहेत ते पाठवत ना तीन हजार आठशे पन्नास हजार आहेत.
हम्म
जर विषय वाढला मग विषय वाढले तर मग वाढतील पैसे थोडच्या सेमी स्टरला वाढतील बहुतेक. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या.
तू हे दिलस का? डॉक्युमेंट वगैरे
नाही द्यायचेच आता आज जाणार होतो आज देणार होतो काय आज सुट्टी दिली.
काल तू गेला होतस ना?
अरे नाही तेव्हा विचारलं मी त्यांना कि डॉक्युमेंट्स ते जमा करायला लागतील हो बोल करा लागतील. ठीक आहे मी उद्या नव्हतं गेलो. ते फक्त उत्पन्न ज दाखलायचं तो तिला बोलली की ऑनलाईन पाठवून ठेव नंबरवर. तर पाठवलेला मी बोलल ते सबमिट केल का म्हणून काल विचारलं ते हो केलं सबमिट आणि नंतर मग डॉक्युमेंट कि हच विचारलं प्रिंट आणि डॉक्युमेंट्स ते बोली हो सबमिट कराला लागेल. बोललो कॉलेज चालू होईल तेव्हा आणून देतो मग ठीक आहे.
हम्म हम्. ह कॉलेजला सुट्टी आहे का सध्या कोणच नाही कोणतीच बॅच नाही आहे का कॉलेजला.
अ बॅच फार्मसीची होती.
नाही नाही नाही आपल्या नर्सिंगला
नर्सिंगचे कोण नाही दिसले, मला तिथं.
नाही सुट्टी घेतली नाही काय ठी
काय माहित लेक्चर वगैरे अस ते तर काय सांगता नाही बाहेर कोण नव्हत. किती अकरा वाजताच गेलो ना पहिलाच लेक्चर असला
जीए एनम ला सुट्टीत सुट्टी दिली नसल ना त्या बीसी लागली ड्युटीला झाला.
बी एससी अ प सेमी पण लावलं ड्युटी सिनियर न आपल्या. सिनियर आणि थर्ड सेमवाले. हो सिव्हल ला लावले थर्डसेमवाले आणि अ हे जुनियर, जुनियर नाही सिनियर नाही तर आपली होती.
हम्
आपले आता झाले आता काय माहित आपन गेल्यावर परत ड्युटी लावतील आपली काय हॉस्पिटल ड्युटी झाली बहुतेक सर्व कम्युनिटी. आले ना,
कम्युनिटी लावतील.
लावतील. हम्म कारण पेपर आहे ना.
आणि आता बघाय नको.
हो, पावसातून रेनकोट घालून जायचं.
होय होय सुकवायचं म्हणजे कसा मोठा ताप.
ते तर आहेच. दुसरा करतो थांब दहा झाली.
हम्म